काय करायलस
काय नाही बघा आवरायला लागल घरातलं तू
अम चहा वगैरे पिलीस का नाही मी पण आववरराहिल बघ
नाही अजून ग ते भाऊ झोपलाय त्याला उठवा ला दुकानात जायला चहा करायचं मगला खर उतना झालाय बघतो
हा हा कटाळा असेल ग कंटाळा आला तर
होय कंटाळा आहे दुकानात काम करून करून कंटाळा आहे
हम् हम कधी येणार रेशम चकड
येतो की जरा जरा फ्री होतो आणि येतो
हम् हम् काय नाही आमच्याकडले भारी भारी असते ग म्हणून म्हणत य फिरायला भेटतय फिरायला जायचं म्हणजे इथ असं वातावरण छान आहे इकडं हा
ात आहे ना त्यामुळं
संध्याकाळच मोर वगैरे सगळ्या सगळ्या प्रकारचं पक्षी वगैरे सगळं बघाय भेटते दररोज राहण्यात येते लांडोरे वगैरे सगळं
हा आणि माणसांच्या पेक्षा पक्ष्यांचाच आवाज येत असेल जास्त
हो पक्ष्यांचाच आवाज हा सगळ्या सापांच्या सगळ्या सगळ्या प्रकारच्या जाती वगैरे सगळं सगळं सुल असणार इथ
तू बघितलंस काय मग
हो आमच्या घर बसलो आहे मोठा सपा आहे बाय
बण
होय लई म्हणजे लय मोठा आहे
फुजपूण जरा आमत
हम्म
लहान परग वगैरे हा
हो तेी आहेच की आणि आमच्याने काल परवा नागे नव्हती नागेन झाडा
आमचा कोण खायच नाही फक्त बघत
झाडा चढली होती झाडा
तवा पप्पा पण हा तो खातोय की तो पण तो तेव्हा विद्या खुलच्यात गेलता सकाळी पप्पा गेलतील बोल की तू तूस तू कंटिन्यू कर आणि त्यानंतर ना मग उद्याला कोणत दिल तर वाढतं
आणि आमच झाड उचडलेला त्याला काटन पाडला आणि मग मारून जाला आणि जाळा तरी तो जळत नव्हता रई असं साप जाळ केलं तर त्यातनं बाहेर निघल होता एवढा मोठा काय हम्म
हम
आणि अजून दोन आहे त एक असा पिवळ्या कलरमध्येध्ये आणि एक काळ्या कलर मध्ये लोय लांब रा येत असं लोय मोठं मोठं दिसत त असं आहे एकदा दोर मी वैरंग घालायला शेला बाहेर आलती आणि रस्त्यावर असा म्हणजे घराला लागूनच रस्ताय त जा झोप ला होता म्हणजे अस पडला होता मग मग गावात झाल्यावर नासा फडी काढून मायार बघतोय आणि लगेच म्हणजे असं हा बघत उभा राहिलाय आणि पुन्हा पुढं गेला पण आणखीन माघारी होन बघतोय मी माराय बिराय आल्या काय असं तला वाटलं ग
हा
हम्म
डेंजर आहेस कि तू पण मग जरा हम्म हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो